हां बोल. हॅलो.
हॅलो यालाय काय आवाज.
का ग ते मध्ये असत खरखर व्हायले.
ते कट केल्यावर पण क काहीतरी क्वेशचन्स विचारते बघ.
मला काय विचारलं नाही अजून.
चारलं ग. मी केलंत ना? त्यात तू केल्यास म्हणजे तुला व चार- होय- काय म्हणजे असं अपशब्द वापरला काय?
आसं विचार
हा. कोणती भाषा वापरला?
हा हा. आमची लँग्वेज एकदम भारितली आहे.
कोल्हापुरी.
आणि बाई, पुण्यात तर कसलं प्रोफेशनल बोलतात अक्ष- लोक माहिती-
जाते येते. मुली- ती भाषा आणि आपली जातो येतो-
की आणि मुलं पण लई छान बोलतात बाई मुलं मुली एवढे सगळी भारी प्रोफेशनल बोलतात आणि आपली भाषा कोल्हापुरी-
आपलीच भारी वाटते. लई पण प्रोफेशनल भारी चालत नाही.
आता ती मेट्रो सिटीत राहतात म्हटल्यावर- त्यांची लँग्वेज तशीच कि ग.
तिकडं जस गेल्यावर तस- चेंज व्हायला लागतय सोड.
पण सिटीत राहतोय.
आता पण- सगळी आपल्या कॉलेज मधली बदलतात बघ.
होय, बदलतात सगळी ज्या ज्या एनव्हायरमेंट नुसार सगळी चेंज होतात. आता तुम्ही पण डी के टीला जाणार म्हणल तुम्ह - डी के टी ची हवा लागणार.
सांगते साध्या कॉलवर.
काय ग?
नंतर सांगते तुला.
कशाच कॉलेज ग?
हा- आता आपण एफ सी कॉलेज ला होतो ग. तेव्हा साद- कॉलेजला होतो त्यामुळे एवढं काय भारी? ए असं म्हनु नकोस. अ कॉलवर आहेस ना
नन्तर आल्या -
हा -तेच की -जरा आपण साध्या कॉलेजला होतो म्हणजे त्यामुळ आपलं जरा राहनिमान साधी होती ग आता ब्रँडेड कॉलेजला गेल्यावर ब्रँडेड लागणार-
तरी पण एवढं काय नसतय.
जॉब लागल्यावर तरी विषय हार्डये
हम्म लागू दे तरी पहिला.
होय.
लागायला पाहिजे दोन वर्ष.
दोन वर्षात होय.
कॅम्पसमधन झालं तर. बरं होते.
हा मी बघ आता एम सीए केलो मला मला काय वाटते सांगा आता एम सी ए जर केलो. जर कॅम्पस मध जॉब लागला. तर ठीक आहे. नाही लागला तर. परत जॉब साठी फिरायला लागते आणि ज्यावेळी आपण बघतोय कणी अप्लाय करतोय वेबसाईट वरण ज्याव्या आपण कॅम्पस मधन करत नाही तेव्हा अक्षदा लय हाल होतय. ते आपलं खर हा. कॅम्पस मधन जर सिलेक्शन झालं तर काय हाल होत नाही आणि काय वाटत पण नाही असं जॉब साठी आपण फिरलो किंव्हा हे असं काहीच वाटत नाही
आणि फस्ट स्टेप- ला पॅक आहे.
ई आई गं राहूदे मग एम सी ए करत नाही मी. ऐ एम सी ए ला बॅक राहिल्या वर कसं असतय गं.
ते काय विचारत्यात. बॅक राहिल्या वर सोडवायच.
ती म्हणजे सब्जेक्ट असतात वगैरे असं
आता पहिला सेमीस्टरला तर कणी म्हणजे सगळं इंन्टरविव्हच वगैरे. लॉजिकल रिजनिंग अस. आपल्याच असतात म्हणा. चार्ट एक हाय. आणि एक दोन तीन सांगितल्या. ली जावा पण हाय म्हणजे सगळ ऍडव्हान्स.
ऍडव्हान्स आहे आता आपल्याला बेसिक फिक्स झालं तर आता सगंळ एडवान्स.
हम्म आणि डेटा स्ट्रक्चर आहे.
हा डेटा स्ट्रक्चर पण आहे.
होय होय मागचेच विषय आहेत. सगळे.
होय आणि
आणि काय काय सांगितली बाई आता लक्षात नाही मला
हा हा.
असे ब्राऊन कलर लिपस्टिक का लावल्यास.
लावल्या
ह्याच्यात प्रोफाईल मध्ये
कुठल्या प्रोफाईल मध्ये
ते हिरवं येत नाही होय ते.
ते मी नाहीे बाई लावलो बाई तेज तेच आलंय. ते वाय की ग. ब्राऊन कलरच्या. म. मी नाही ब्य लावलं त्याचे ते आले.
ह नि काय?
काय नाही बर हाय.
आणि क्याफेला जाय कॅन्सलच झालं.
आपण जाऊयात की कुठं तर?
कधी जायच?
ती साांदि वैदिकाला तर वेळ नसतोय ग सगळी मिळून गेल्यावर भारी वाटत्यात.
आता त्यांनी आता त्यानी येणार नाही. त्यांना वेळलंच नाही.
म्हणजे?
त्यांचा काय काय कार्यक्रम चालूयेत बाई?
कधी रविवारी तर सुट्टी असत्या का नाही त्यांना
होय नी खर कुठं जायचं ते तर माहिती
कुठं तर जाऊया क ती जेवायला त्याने आता एकदा डमिशन
त्याने जेवायला येणार नाही त्याने जेऊन आल्यात.
कोण जऊन आलं?
सृष्टी वगैरे सायली वेदिका.
कधी?
अग आपलं जायचं होतं. एक.
माहिितय की खर त्याने गेलती आपल्याला सोडून?
हो माहीत नाही तुला.
नाही ते म्हणजे तू म्हणलेलीस की जायचंय फक्त मी नव्हतो इथ खरं त्यांनी जाऊन आला हे मला माहि
होय तू पुण्याला गेलतीस आणि म एगेज मेंटला गेलतो.
हा मला माहितीय की तेव्हा तु मला म्हटलेलीच जाईल जाई खर आपण दोघी पण नाहीेये. म्हणून.
हा म तेनी गेलतीत तवा
तू गेलतीस व्हय.
ह म्हणून कॅफेचा विषय निघला.
आसं विषय हाय व्हय. मला वाटलं की त्यांनी गेली ना आपल्याला सोडून
नाही गेलते, प्रतीच चौघं पण गेलतींत.
प्रतीक्षा पण गेल
पण गेलती आणी
सेंडॉपला यायला वेळ नव्हता.
ही तर पोरगी मंदच हाय.
बघ की.
ती एम पी एस सी आणि यु पी एस सी ची तयारी कराल्या.
आणि हे करणार नाही एम सी ए?
काय माहिती करना करणारच हाय की.
प्रतीक्षा आहे का नाही ह्याला कार्याला?
काय माहिती, विचाराय पाहिजे.
विचाराय पाहिजे तिच्याबरोबर एक बडबडायला येत
काहीपण विचारत बसत्या बग.
तेजी पण फोन केलती परवा. ऍडमिशन तिला पण कमीयत.
किती पडले असतील तिला ग?
टी फाईव्ह.
आ! अक्षदा ते कॉलेजवर डिपेंड अस ते ना ग.
नाही म्हणजे स्लॉट वन आणि स्लॉट टूवर्ड्स.
म्हणजे?
आता पहिली जी सकाळची तुमची बॅच होती बघ, त्यामधल टॉप परंतु
हा तेच की तेच कि
त्याला शंभर आणि त्याच्या खालन मग तुम्ही सगळी
अस असतय ना ते. किती का बादनशीब असतन, एवढं घाण मार्क पडल्यात.
होय कोणाला.
सेफीला पण कमीच पडला कि मग.
बाकीची पण, होय वेदिका लाएक. एकोननणव्हडं
एकोणनव्वद काय आशी आहि
एकोणनव्वद आहित
एवढंस कास काय पडल्यातग एवढा अभ्यास केलती तीन.
हो गेलं पण एकदांच बरत
बरोबर आहे ते ग.
आणि त्यांच्या फ्याटमध्ये म्हणजे तुमचं सकाळचच होत ना मग त्यात तुम्हाला आठ काय दहा मार्क वाढवून दिल्यात.
कुणाला.
तुम्हाला.
होय. तरी पण एवढं कमी पडलंत मला.
चुकलेले ना तुमचे.
तरी पण एवढ कमी मार्क पडलंयात.
ते सगळ हातच्या रेशीवर असतय.
होय आणि सायलीला.
सायलीला पंच्याऐंशी.
भारी आहेत कि ह्यांना.
आणि कुणाच पल्लवीच पल्लवी त्यांच्या ग्रुपला पण थोड कमीच आहे तिला चव्वेचाळीस काय तर ते
तरी पण आहित चांगल मला लईच कमी मार्क पडल्यात.
आणि यश ला किती आहेत ग.
अगं यशला मी विचारलोच नाही यशचा अजून पेपर पण झाले नाही बाई.
एमसीए च ग.
एमसिए माहित नाही का मला विचारलो नाही मी यशला. तो मला भेटलाच नाही मी इथ तसून भेटलो नई.
मी असते तर विचारलं अस.
विचार ना अगं तोमला दिसलास. नाही नाही का त्याला त्याचा अजून पेपरच झाले ना त्या पण झाले नाहीत कुठलेच पेपर झाले नाहीत
पण झालं ना आपलं आपल्यासोबतच हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो